हा, बोल कि.
जेवला नहीं, जेवला?
होय झाल, जेवण झालं.
आणी, काय करायलो म? हॅ
काय नई बई, बसलोय.
हम् हम्म. काय, विशेष म आज राम नवमी?
होय, आज रामनवमी चं काय?
हम्.
आहे की, आज तू ग रामनवमीचा, महाप्रसाद होता.
हा.
सकाळी, सकाळी जरा उठ तुम्ही गेलतो लवकर?
हां.
भोजन बिजन करून, सगळ झाल, परत कामावर गेलो. दुपरी होत जेवण.
जेवण हुत व्हय? मंग घेतला नाय म आफिसात?
वर गेलो आणि जरा घेऊन
हा हा
होय एक रोटी.
हा, शेव
होय
खीर भारीच लागत्या सोडा, खीर-भात असंल भात, आमटी, खीर
खीर, भातं, आमटी
हम्म ह. आमच्या काही गावात मंदिर नाही, रामनवमी ह्याच्या रामाच हो हा, ह्याच मारुतीच मंदिर तेवढं हाय.
हा हा
बर.
आमचं काय हाय
हम्म हं, हा हायत आमच्या गावातली गेल्यात अं
खीर असल्यामुळं जरा हा हा, लवकरच स्वयंपाक करायला लागत होता त्यामुळे जरा लवकरच गेलतो.
हा हा हा मग काय स्वयंपाक करायला धरलाता?
नाही, धरला वगैरे नाही. फक्त जरा जाऊन वरन जाऊन आलो, परत गेलो आणि
हां
नंतर थोड्या वेळाने गेलो
हा
तोपर्यंत तयार होत आलती खीर मग झाल्यावर
प्रसाद सुरु झाल्यावर गेला व्हय मग?
हा प्रसादाला गेलो.
हा हा हा
आमच्यात काय बा गावातली गेल्यात तिकड, अयोध्यालाच गेल्यात सगळी ट्रिप गेल्या.
व्हय काय.
हम्म, पंधरा-सोळा, पंधरा-वीस जण आहेत.
ह हा हा हा
गेल्या ट्रिप, आमचा एक हाय फॅमिली मेंबर त्या ट्रिपमध्ये.
बर
अयोध्या, काशी, शेगांव, अमृतेश्वर काय-काय, बरच काय काय हाय त्यात. हा पंधरा-वी, पंधरा-वीस दिवसाची ट्रिप आहे. कवा पाडव्या दिवशी गेल्यात, झाले की आता आठ दिवस आज.
बर
अग यायला अजून आठ दिवस. पंधरा-वीस दिवसाची तर हायच ट्रिप. आता काल पाचवी जेवण वगैरे काय त्यांने सगळं संंग नेल्यात सामान वगैरे. आचारी पण नेल्यात संघ. आहेत सगळं संघ घेऊन गेल्यात मग काय जेवण तेन कवा स्टे कुठं असेल तिथं करून खात्यात.
हा.
आणि मग नाश्ता वगैरे काही‌तर कायतर करतात शिरा उपीट तेन असं.
बरं.
आचारी संघ असल्यामुळे जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही सोधा. मग कोणतर कोण तर असं आता पंधरा-वीस दिवसाचं आहे म्हणल्यावर फराळच पण नेतात ना कोण करून सगळं. लाडून तेन हा. कोणतर कोणतर कायतर खायला बनवून नेतात. ते पण कोणत कोणत नाश्ता म्हणून ते खात्याात. नाही तिथेच खातात एक एक दिवशी नाष्ट्ता करायला लावतात आचार्यांला. शिरा, ऊपीट, पोहे मग गावात तर असं स्टे राहिलं लैवाई तागल्या अस की भात आंमटी थोडं बनवतात खात्याात.
हा.
बायका पण आहेत चार-पाच त्यात‌ मग ते कावा तर भाक री बनवतात वाटत बायका भाजी आणि बा हे आमटीथेन भात तेथोड आचारी बनवते. बायका चार-पाच मिळून भाकरी बनवतात सगळ्यासनी.
ह हम ह ह.
का तर काय तर करत्यात.
तेच की त इकडच ज जेवण असतता म्हणजे बर पडत. ते प्रवासात काय त्रास होत नाही काही नाही. नाही ते तिकडच पैरचं जव कं कार्यकची आवडते सगं.
होय. सूट होतय हा नाही होतय. ते प्रॉब्लेम होतय ना. कोणाला पचतय कोणाला नाही आणि सगळे एजेड म्हणजे बऱ्यापैकी सगळे एजेडच आहेत सगळे त्यात. त्यामुळे ते आचार्य वगैरे सगळे नेल्यात त्यानी संघ.
हम.
त्याशी वारकऱ्यांचीच आहे बहुतेक ट्रीप ती.
बरं.
वारकरी आहेत वाटत त्यात सगळे.
हा हा हा.
त्यामुळे मग सगळे बहुतेक जास्त कोणी एजेड असणार आहे त्यामुळ सगळं सूट व्हायला पाहिजे कि त्या असनी.
होय बरोबर आहे.
हम्म म. तर ते आता आता काल तर काशी झाली. काशीमध्ये होते काल आता आयोध्याला गेलेत आज. रामनवमीच्या दिवशीच बरोबर आयोध्या मध्ये पोहोचलीत सकाळी. पहाटे आज. सगळं दिवसभर अयोध्या फिरून करून आता मगाशी निगल्यात अयोध्यातून.
बरं.
मग आता कुट चाल्यात विचारलो नाई मी आज कुट चाल्यात. आता अजून चार पाच दिवस हाइत अजून फिरनार
बरोबर रामनवीमी दिवशीच गेल्यात मनायच
हा रामनवमी दिवशीच गेल्यात बरोबर.
हम्म.
रामनवमी दिवशी बरोबर पोहोचल्यात तित
बरोबर ते नियोजन घालूनच इतन निघली असत
हा ते नियोजन हा नियोजन बद्दलच असणार कि तेंचं ते सगळं. किती दिवस कुठल्या दिवशी कुटाय बापू असणार ते सगळं पइला तुमचं ठरलेलं असणार ना?
होय तेच की
हम्म त्याप्रमाणे तेंचं नियोजन हुत जस तस केल्यात पोहोचल्यात बरोबर रामनवमीलाच अयोद्या बगण्या सारकाय अगदी छानाय म्हणतात
हो आता मंदिर नवीन झालय मोठ झालय धर्मोत्सव झालय नवीन तित ते. त्यामुळ भरपूर लोक जात्यात तिकड.
हा भरपूर जात्यात तिकडं आणि ते अयोध्या ते काशी ते. होतय रे शिकली अ.
आजूबाजूला पण बगण्यागत हाय तित फक्त रनिंग जरा जास्त हुतय. तेच की तेला तिकड गेलं मनजे पंधरा दिवस पाइजेेतच
होय आट दहा दिवस एक दहा बारा दिवस तर पाइजेत नुस्ता ते करायचं म्हटलं की. कि म एक दहा दिवस तर पाइजेत जायला एक दोन तीन दिवस.
नुस्ता ते करून तर कसं चालणार नुस्ता ते करून आंडल की. नुस्ताच रनिंग हुतय गाडीला.
होय नुसताच रनिंग होतय कायतर कायतर असं करतच जायला पाइजे.
होय होय. ते काय गाडीवाल्यासनी माइत असतय त्यामुळ गाडीवाली घेऊन जात्यात
हा ते क आणि गाडीवाला पण कसं आमच्या गावातलाच हाय ना.
हा हा हा.
म तेंची गाडी हाय त्यांचे टूर्स ट्रॅव्हल्स हाय मग तेंची सतरा सीटरची गाडी हाय त्या गाडीतूनच गेल्यात सगळेजण.
लाबाय
हम्म. त्यामुळ आता आता अजून पाच सा दिवसान येतील. एक परत मे बी म काय तुमचं कसं काय चाल्लंय?
आमचं काय काम हाइत चालू हाइत ते जरा रामनवमी जरा महाप्रसाद तेन हुता. म्हनताना जरा काम काम आवरलं जरा दुपारपरेंत बारा वाजेपरेंत तितन गेलो महाप्रसादला महाप्रसाद पाहिला मग. सगळ्यासनी बी वाडायला चालू केलो गर्दी हुती त्यामुळ जरा वाव. होय जरा महाप्रसादला शेगडी असल्यामुळे जरा गर्दी असत्या.
हं. सिटीत असल्यामुळ गर्दी असणार जरा.
हम्म. तेवढेच एक तास दोन तास गर्दी होते. कुणी
हम्म. म सगळं महा प्रसाद तेन वाढून. तुम्ही पण घेतला का नाही महाप्रसाद मग?
होय घेतल की महाप्रसाद. येऊन मग सगळं मग भांडी भांडी ये सगळं हे केलं. काय भांडी धुवायला बायका ते नव्हत सोडा.
हा.
त्यांच त्यांनी आवरलं सगळ तिथल्या तित. त मग आचारीला पण आज सगळं सामान आचार्याचच होतं भांडीपण. त्याचं त्याला दिलं. सगळं आवरलं.
हा हा.
आणि मंगाशी आलो घरी.
हा हा. म पुष्कळ वेळ झाला असेल आज?
वेळ दहा दिवस झाला.
हं. म्हणजे त आमच्यात काय मंदिर नसल्यामुळे काय नसते सोडा. रामनवमीचं, आता हनुमान जयंतीचा अस तेय बघा. हनुमान जयंतीचं कसं मंदिर आहे ना हनुम हज मारुतीचं. तेवा सगळं अस तय दिवसभर जेवण, सकाळी अ जन्म काळ हे सगळं आसतय.
हे तर असते. हनुमान जयंती पण असते जोरात असते आमच्यात पण.
हं.
आता चालूच होते, हे हनुमान जयंती, महावीर जयंती, आंबेडकर जयंती.
होय हे सगळं आता चालूच आता.
हं.
सगळ्या जयंत्या आता या तीन चार एकदम येतात ना ह्या. एका माग एक एका माग एक असताततच या जयंत्या. चैत्र महिन्यात. चैत्र वैशाख महिन्यात. आता हनुमान जयंतीलाच आमच्या इकडे या मग, प्रसाद घ्यायला.
फोन करा की, येतो की.
हं. असते आमच्या इथं पण खीर, भात काय काय काय. हे असते. आता यावेळी काय करतात बघ? या गे गेल्या वेळी होत.
हं हं. शक्यते करून खीर भातच असते.
हं. खीर भातच असते. गेल्या वेळी हो ता खीर भात आता ह्यावेेळी पण असेल, जर काय शिरा करतात की काय कोणास ठाऊक?
महाप्रसाद असत. तेवढच एक दिवस महाप्रसादसाठी
हं. महाप्रसाद घ्यायचं. तेवढंच छ बरं वाटत. सकाळी जन्म कालाला जायचं. सकाळी महारूद्र अभिषेक हनुमानचं सकाळी लवकरच सूर्य उगवायच्या आधी जन्मकाळ असतोय.
बरं.
सूर्य उगवत्याच्या टायमाला साडेसहा सात पावणे सात वाजता. साडेसहा ला असतोय. अन तवा लवकर जाया लागतंय. हे बाकीचा जन्मकाळ कसं दुपारी बारा वाजता करतोय की नाही आपण सगळे. रामाच म्हणा किंवा गणेश जयंतीच गणपतीचं तेनेच असं बारा वाजता करतोयं. तसं मावीचं कसं सकाळी लवकर असते, त्याला आवरुण करून लवकर जायला लागते.
बरं बरं
हम्म बघतो फोन करतो. हनुमान जयंतीला या सगळेजण. हम्म, चालते.
हा चालते पांढ